हा अ म्हटलं. आजून तुमच्याकडे कोणत्या कोणत्या योजना आहेत त्याच्यातून?
मग तेच न पीएम सोनेधीचे बचत गट नवीन ओपन करणे, एकल महिला म्हणजे विधवा बाय कांचे फॉर्म भरून घेणार ये. घटस्फोट ये का? पति बेपत्ता ये का? परत अविवाहित महिला ये का? परत घटस्फोटवाले ये का आणि विधवा महिला ये का?
हा हा. मग त्यांना ते पेन्शन चालू करता का?
हो. आता इथे फक्त नोंदणी चालू ये, जेव्हा जी आर येईल, तेव्हा मग सगळ्या गोष्टी उपलब्ध होतील.
पण तुमचं ते फक्त ग्रामीणचेच घेत असतील हाय ना. असं आमचे समजा, आमचं गाव शहरी याच्यात येत.
आता ग्रामीण भाग ये ना, सोखे हाय ना इकडचं, निफाड साईड सुखे ना ही साईड. ते ग्रामीण भागात आता येईल. ओझर पासून तर आडगाव पर्यंत, क दाह मैलापर्यंत ओझर. नगरपालिका बघेल. असं येत का? म आता आमचे दहा महिने, हा आमी तेच म्हणतो. हूम्म खर की आडगाव पर्यंत चे येतात तिथे बरायला.
हो ना? हा हा ह.
कोकण गाव.
हा म्हणजे आपण जर, एक उपक्रम राबवला एखादा तुमचं कि विधवा महिलांच्या आपण फॉम भरून घेणार ये, तर होऊ शकत असं.
हो.
हा हा. कारण आमच्याकडे आहे ना इथं. ते पूर्वी एक अ लेडीज म्हणजे नगरसेवक होत्या म्हणजे आता जे झालं ना, इलेक्शन त्याच्या आधीच्या आधी बारा दोन हजार बाराची गोष्ट. त्यांनी काय केलं अ. इकड न एक कोणीतरी होता, नगरपालिकेचा, महानगरपालिकेचा कोणीतरी कर्मचारी तेनी त्यांना सांगितलं की, तुमच्या ऑफिसमध्ये मला जागा द्या मी भरून घेतो. त्यांनी भरपूर म्हणजे आता गावात बायकांच कस भरपूर असा विधवा अ वयस्कोर तर त्यांनी खूप बायाने फॉर्म भरले पण, मग ते प्रत्येक वेळेस इतके पैसे काढले त्यांनी. प्रत्येक वेळेस दोन हजार द्या, चार हजार द्या. हो ना. खूप काही बीच्याऱ्या मरून गेल्या तरी, त्यांना पेन्शन चालू झाली नाही.
हंग येते.
हो. खूपच.
ते कस शासकीय काम आहेत ना त्याला थोडासा वेळच लागतो. आणि प्रायव्हेट आता त काही त्यांनी काय केलं असं ते नाही सांगता ये ना आपल्याला.
पैसे खायचे काम केले दुसरं काय केलं त्यांनी. असं नको व्हायला ना असं. काही काही इतके गरीब असतात- रोजंदारीचे कामाला जाऊन पैसे भरले त्यांनी त्यांच्याकड. द्या पाचशे द्या. हजार रूपये सातशे पुन्हा वरतुन त्यांना खायला पण आणा नाहि आज मला बर तेच आना आज पेढेच आना असं तो माणूस सांगायचा इतकं वेड्यात काढलं मग नंतर नंतर आहे ना ते लोकांना माहिती झालं हा मग ते मला मी ये ना एक दोन वेळेस त्यांना बोलली मला पण ते बोलले नंतर. कि तुमचं पण ऑफिस आहे इथं मी पण ऑफिस टाकलेलं होतं पक्षाच काम करायचे तेव्हा. तर म्हणले तुमच्या ऑफिसमध्ये मला जागा द्या म्हटलं अजिबात नाही मी धंदेच करत नाही. कोणाचा गरीबाचा एक रुपया पण नाही हे करायचा फुकटात जे होईल त्या योजना राबवायच्या.
हम्म‌.
योजना मी या अशा राबवल्यात्या सरकारच्या.
हम हम.
आम्ही तिथं घर तिथं शौचालय ती योजना चांगली राबवली होती. सुकन्या योजना. पुन्हा ते लोन वगैरे मिळायचं ना ते मुद्रा लोन. त्याचे ते फॉर्म. ती अ पेन्शन, एल आय सी ती एक रुपयात नाही का ते होते तीनशे तीस रुपये वार्षिक ते कट व्हायचे‌. तशे बरेच फॉर्म भरवून घेतलेले होते मी. कारण मी पक्षाच काम करायचे. हा त्याच्या भाजपच‌. त्याच्यामुळं ग गावामध्ये म्हणजे सुरुवातच मी केली होती काम करण्याची पक्षाची ऑफिस पण होत माझं. मग खूप योजना राबवल्या होत्या.
मी आता होते ना इलेक्शनला उभी. ह शिंदे गटातून. उभी होते हा चार नंबर वॉर्ड मधून ओझर मधून. क ते तर सक्सेस नाही झालं. हम हम सक्सेस नाही झालं. मी इथं डायरेक्टली लागून गेली म्हणाली ख ह ह नाही तरी ही संधी भेटली मग मला. हम.
हा बरं काहीतरी झालं बुवा असं.
हम्म. मला समोरच संधी आली. मी इथं ट्रेनिंग साठी विद्यार्थी म्हणून आलेले होते. शिक्षिका म्हणून माझी निवड झाली ओजरमध्ये. आपल्या पशी शिवायल्यात. ट्रेनर म्हणून माझी निवड झाली. मग मी पिंपळगावला पण ट्रेनिंग दिली आणि ओझर मध्ये पण ट्रेनिंग दिली.
हा हा.
हम्. शिक्षिका म्हणून.
इलेक्शनच्या वेळेस. हा हा पाहिलं होतं मी बर का बोर्ड वगैरे येता जाता. आता कायम जाणं रा राहतच ना तिकडे पिंपळ गावलं वगैरे त्याच्यामुळे बघितलं. हो बॅनर वगैरे मी पण दोन हजार सतराच्या इलेक्शन ला होते.
अच्छा!
हम्म हम्म पण हे लोकं हाय ना काय ते उपयोग नाही आहे
मंग तसं आमचेच आम्हाला म्हणजे आमच्याच घरातले आम्हाला हे झालंय. आमची म्हणजे चुलत सासू वगैरे आहेत ना सख्खी चुलत सासू मग त्यांनी आमच्या विरुद्ध उभं केलेलं होतं. ते राष्ट्रवादी कडून होते ना आम्ही एकनाथ शिंदे कडून धनुष्यबाण कडून
पण तुमच्याकडं बी जे पी चं आलं ना सगळं
हा
ओझरला सगळं भाजप आलं. हम्म त्यांनी ते ठरवलेलंच होतं हे आम्हाला आधीच माहिती होतं पिंपळगाव राष्ट्रवादीकडे हो सेटिंग होती सगळी ती पिंपळगाव राष्ट्रवादीला ओझर बीजेपीला ही सगळी सेटिंग होत
हम्म
हे आधीच
नाही आम्हाला माहित होतं त्याच्यामुळे आम्ही काही एवढे इंटरेस्ट नाही घेतला त्याच्यात
हा कारण कसं पैसे जायचे कामं होतात हे
आम्ही पैसे घेतलेही नाही पैसे दिले पण नाही.
माझं खूप पैसा गेलेला हाय या गोष्टी
नाही आम्ही पा आम्हाला माहीत होत कारण की खेचे खाजणारे भरपूर होते
हो नाही काहीच तथ्य नाही ते हा मी फक्त दोन वर्ष ते प क्षाचं पद वगैरे घेतलं पाहीलं काही तिकिट पण नाही दिलं वेळेवर मग अपक्ष उभं राहिले पण काही मजा नाही मग आपलेच लोक आपली बदनामी कर फिरताय यांनी पैसे घेतले म्हणून तिकिट नाय आलं. असं होतं त्याच्यामुळे हाय ना ते आता मी पद ही नाही पक्ष नको काहीच नको आता सरळच सामाजिक कार्यकर्ता आणि बऱ्यापैकी अ कमी करून टाकलं नाही तर आहे ना लोकांचे गटार तुंबले तरी मला फोन लाईट नसली तरी मला फोन परत अं काही इकडं घंटागाडी च आली नाही पाणी च आलं नाही प्रत्येक गोष्टीचे अजूनही जे जवळचे आहे ना मग ते कधी कधी म्हणतात आमच्या रस्त्याला लाईटच नाही पहाबा तुझ्याकडनं होत असलं तर आपल्या एका फोनवरतीच लाईट चालू होते नगरसेवक नाही लवकर करत
अच्छा अच्छा
कारण तो अ स्वतःच हे बनवून ठेवलेलं होतं ना दोन हजार पंधरा स सोळा त्या दोनच वर्षात इतकं स्वतःच असं नाव तयार करून घेतलं की फोन वर कामं होता आजही लोकं हे करतात. पण आता कसं आपल्याला कसं कुटुंबाला पण वेळ द्यायचा असतो. कुठं डोकं बसायचं लावत ही गटं बिटं म्ह णजे मी घरात कमी बाहेर जास्त असायची कंटिन्यू लोक कांमध्ये बिना इलेक्शन निवडायची अन बिना लढायची. मी नगरसेवक होते अस समजलं तरी चालेल तेव्हा प्रत्येक कार्यक्रम माझ्या हातून प्रत्येक गोष्टीला मी काही योजना आल्या का मी ते प्रत्येक गोष्ट माझ्याकडे यायचे लोक विचारायला.
अच्छा!
पण मग ते कास आपलं मानसिकता खराब होऊन जाते अस ह वेळे असं काही गोष्टी घडल्या की नाहीता इच्छा खूप आहे करायची आवड खूप आहे मला खूप आवड आहे. आता मी फक्त आहे ना पोलीस स्टेशनच्या हम्म, नाही आता नाही एवढंही करत लोकांचे. काम बीम नाही करत आता आता फक्त घर वाट म्हटलं कोणाचं कुठं काही काम असल सांगाव बा कुठ कामाला.
तर माझं माझं कसं बँकेच बँकेच कॉन्टॅक्ट काय इतक कॉन्टॅक्ट.
हम.
आहे कोण तरी कॉन्टॅक्ट मध्ये.
हो ना.
काम करते हा.
हा हा हा. बरं तुम्हाला चांगलं असेल पेमेंट वगैरे तिथ आता ते गव्हर्मंटच आलं ना ते तुमचं.
अजून माझे म्हणजे ब आधीच्या लेडीजनी राजीनामा दिलेला नाही ना.
हो का!
हम् मला तिनच नाही झाले लागून. म्हणताय पंधरा वीस हजार रुपये देऊ म्हणून. हम्म, सोपं हाय कामगार सारखं.
हा हा.
हम शिक्षण पण नाही ना जास्त शिक्षण फक्त दहावीच झालेलं आहे ना?
हो का!
हम.
मग आता शिंदे गाटाच काही काम करता की नाही.
मिस्टर बघतात.
हा ते कर
मग आपल्याला थोडी तिथं बसवणार आहे का. आपल्याला थोडी तिथं बसवणार आहे का ते.
त्याला कस मग जेंट्स ला इंटरेस्ट असला की बरं. नाही आमच तस नाही आमच्या घरच्यांना काहीच इंटरेस्ट नाही. घरच्यां ते गाव आहे त्यांचं जन्मभूमी. पण त्याला नाही ओळखत कुणी सगळे माझ्याच नावावर चालतं.
हम हम नाही इथं कसं आहे. आम्ही जाधव आहे ना त्याच्यामुळे आमचं आमचं गाव आहे ना हे स्वतःच. स्थायीक आहे आम्ही इथल्या हं.
त्याच्यामुळे आमचं पण आता शिंदे म्हटल्यावर आडगाव हम्म.
नाही पण मग ते कसं जिथे आवड असली की तिथं असं काही काही होतं.
हम्म, इथे पण नाही म्हणायला म्हणत होते ते नको जाऊ म्हणून असे. नाही घरचे म्हणजे मिस्टर म्हणत होते. जाऊदे कशाला जाते तुला काही कमी आहे का म्हंटलं आहो टाइमपास म्हणून. बसूनच काम आहे ना म्हटलं, कुठं जायचं नाहीये.
हा, बरं हाय घरी बसायचं तर मग? काही कळना आपला वेळ पण जातो आणि शिकायला भेटतं ना?
मोठी मुलगी पण मोठी झालेली आहे त्याच्यामुळे म्हटलं आता तेव्हा नाही करता आलं काही गोष्टी.
मुलं जात होती शाळेत असं तुम्हाला एकच मुलगी आहे ना?
हा, हा.
हं, हा, सायबर सिक्युरिटीला इथच ठेवायची.
हा का? फोन करू का परत तिकडनं? टाईम हा झालाय करते. हो करा, करा, करा लगेच.